नमस्कार ताई.
नमस्कार बोला आवाज येतोय ना ह आवाज येतोय ना व्यवस्
हो व्यवस्थित येतोय आवाज आपला
बोला
आपण कुठल्या टॉपिक वर बोलणार आता
लहानपणा विषयी बोलूया
सांगा म तुम्ही लहान होता तेव्हा तुम्ही काय काय करायचे. काय काय तुमच्या आठवणीत लहानपणीच्या
खर तर मी लहान होते ना पहिलीपर्यं तवा माझ्या मम्मी पप्पांकडेच होत
ओके
इथून पुढे माझ्या आजी इकडे गेली. माझी मम्मीचे पप्पा एक्स काय झाल माझ्या मम्मीला भाऊ, बहीण कोण येणार म्हणजे मला मामा, मावशी नाहीच हा आजी कडे थांबायचं म्हणून मला ठेवलेलं होतं.
हम्म.
आणि मग माझं शिक्षण सगळं तिकडेच गेलं अं
कधी जायचं नाही आजी थोडी स्ट्रिक्ट होती माझी कधी जायचं नाही तर मग घ घरी थांबू दिलं नाही तिने म्हणजे कधी शाळेत जायचं नसल तरी पण जावं लाग असं बऱ्याशा गोष्टी ते होत्या मग आठवी पर्यंत तिकडेच होती, आठवी ला इकडे आली म मम्मी पप्पांकडे परत कारण की म्हणे आता मोठी झाली. ती आता तिकडेच बरी आहे म तिकड नेलं मला आणि मग छान माझी बहीण होती काकाची मुलगी आमची जॉईंट फॅमिलीय तर मग काकांची मुलगी आणि मी एकाच वर्गात होती तर आमच्या दोघींमध्ये कसं व्हायचं आमचं जर सकाळी भांडण झालेलं असलं ना आमच्या घरा शाळेपर्यंत सर्वांना माहिती व्हायं दोघींच भाडंन झालेय बिकॉज ऑफ कधी ती आधी जायाची तर कधी मी आधी जायाची. असं व्हायचं सर्वांना ऐकून जायचं सकाळी झालेल भांडण संध्याकाळी मिटलेलं असायचं तर हातात हात घालून यायचं हात पकडून चालायचो आम्ही, इनफॅक्ट आमचं जेव्हा शाळा कम्प्लीट झाली शाळा पूर्ण झाली तर त्याच्यानंतर पण बाहेर जरी यायचं ठलं ना हातात हात घालूनच चालायचं एकमेकीचे हात पकडून. ते होत दोघींचं पण लहानपणी खूप मग प्रत्येक वेळेस नळ्याची सुट्टी असो दिवाळीची सुट्टी असो सापुतारा हा आमचा परमनंट झालेला होता कि तिथे जायच म्हणजे जायच अस. मग मग हो चार बहिणी आहे आम्ही पाच भाऊ एक तर सुट्ट्यांमध्ये आत्यांची मुलं यायचे तर मग लपाछपी खूप वेळेस खेळली जायची, आणि सगळ्यात उशीरा मी आऊ व्हायची. कारण मी कोणाला सापडयच नाही. अस होत लहानपणी.
आमचंही लहानपण काहीस तसच होत. म्हणजे अ बऱ्याचदा सु वगैरे आमच्या आत्याकडेच जाय च्या. सुट्ट्या लागल्या की आत्त्याकडे यायचं, मग आत्याकडे आत्याच्या नंदीची पोरं आलेली असायची, प्लस आम्ही असायचो बाकी अजून आत्ताच्या मुलं मुली असायचे. माझे सगळे सतरा अठरा जण भावंड मिळून आम्ही मस्त पैकी खेळ खेळायचो मैदानी. किंवा मग त्या काळी काही खूप जास्त असं व्हिडिओ गेम वगैरे अस काही प्रकार नव्हता त्या वेळेला तो उद्यान वगैरेच होते संध्याकाळच्या वेळेला आम्ही सगळे जण गार डन जायचो तिथे जाम म्हणजे धमाल मस्ती करायची तिथून संध्याकाळी घरी आलं कि मग जेवण वगैर करायचं पूर्ण रात्र डोक्यावर घ्यायची मग रात्री एक तर चल ते अंपल चंपल म्हणतात किंवा चल साठ म्हणून असा एक गेम असतो. ते खेळत बसायचं. किंवा मग पत्ते खेळत बसायचे, किंवा डमशेराज वगैर रात्रभर म्हणजे चार-चार वाजेपर्यंत आमची पूर्ण रात्र जागून राहायची, मग चार साडेचार पाच वाजता पहाटे आम्ही झोपायचो, अकरा साडे अकरा वाजता. थेट उठायचो परत तोच रुटीन परत सुरू व्हायचा, पण ति जी लहानपणाची मजा होती धमाल होती आता ते दिवस कधीतरी आठवलेत न की असं वाटतं की आपण परत एकदा लहान व्हावं परत एकदा तेच दिवस आपण पूर्ण पणे मस्त पैकी की एन्जॉय करावे.
हा म मी तसेच करते माझ्या बहिणींची मुलं आहेत, तर माझ्या एका बहिणीचे बाळा दिसत नाही स्वतःच्या मूळ त्याच इतक होत नाही, आणि एक आहे तर त्याच्यासोबत कंटिन्यू खेळणं होतं मी त्याचे फ्रेंडस मीच बोलवून आणते, तेच म्हणत सारिका मावशी ना आपण काहीतरी खेळू मग मी त्यांना म्हणत आम्ही असंं खेळायचो असं अस होत तू मला शिकवते मग त्यांना शिकवायची मग माझ्यासोबत मग ते ना जी माझी बहीण होती ना बरोबरशी तिच ल लग्न झालेल आहे ती पण् आमच्या बरोबर खेळायला माझा लहान भाऊ आहे पाच नंबरचा तो पण खेळायला मग ते म्हणतात आम्हाला हा गेम आवडला आपण असं खेळू मग त्यांना आता ते लहानच आहे तर मग मामाचं पत्र परत ते सेफ होत ते आधी लगिन कोणाचं? दोध ना की प ना अस ते वगैरे असं खेळणं होत आणि तसे घरामध्ये आमच्याकडे तेव्हा ही व्हिडिओ गेम होते आता व्हिडिओ गेम आहेच मग कंटिन्यू तो मोबाईल म आवडत नाही. असेलल तर मग मी सांगते की चला आपण हे करू चला आपण हे करू मग ते बरोबर करायला घेतात म्हणजे त्यांच्या मोबाईल पासून त्यांची सुटका होऊन लागते मग आम्ही लहानपणी असं करायचं बरं का आम्ही लहान पण कस करायचं. मग ते पण म्हणत की आम्हाला पण सांगा आम्हाला पण करायचं, ना मग भातुकली बितुकली आम्ही कसं लहानपणी मग कॅरेट वर दुकान मांडायचं मध्ये जा पानं एखाद्या औषधाच्या झाकणाने अशी काप त्याच्या ती माती भरून पुरणपोळीचात करायचं वर्तन पाने असं बर्याच गोष्टी होत दुकान लाहून ते विकायचे फुलं भाजीपाला म्हणून बरच केलं आम्ही पण खेळणं खूपच जास्त होत मोठ मोठ वाडा होता आमचा त्याच्यामुळे अं असं प्लेस खेळायला कुठं जावं नव्हतं लागाला आत् त्याचे नऊ मुलं होते आमच्या घरातले नऊ होते अठरा जणांमध्ये आमचे आम्हाला कोणाची गरज आहे पडत नव्हती.
प आधीच्या खेळांमध्ये जी मज्जा होती ना ते आत्ताच्या खेळांमध्ये अशी पण नाही आपण त्यावेेळेला कस अ बर्फ पाणी चोरपोलीस ती ची सोंड त्याच्यानंतर माझ्या मामाचं पत्र हारवला दवाखाना या सगळ्या गोष्टी खेळायचो. आबा खेळायच लिंगरच्या खेळायच. त्याच्यानंतर ते डबा गुला डब्बागुल खेळायचो, त्याच्यामुळे खेळ खूप सारे होते त्याच्यामुळे आपल्याला कधी मोबाईल वगैरे ह्या गोष्टींची गरजच नाही पडली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपला वेळ होता त्या मोबाईलला हा प्रकार होताच नाही सगळ्यात पहिली गोष्ट त्या ववेळेला काय फक्त कलर किंवा ब्लॅक व्हाईट टी व्ही वगैरेच होते. त्याच्यात मध्ये पण कसं च्या दिवशी चित्रहार, रंगोली वगैरे हे सगळं बघायचं ते बघून झालं. ी बघून झाला बोर झालं की मग मस्तपैकी गल्लीतल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळायचं म भातुकली खेळा म्हणा किंवा चोरपोलीस खेळा किंवा बर्फ पाणी खेळा काही खेळा तर सकाळ पासूनचा जो कार्यक्रम तो संध्याकाळपर्यंत कसा आवरायचा ते पण नाही. कयच आपल्याला वेळ कसा निघून जायचा खेळता खेळता हे पण लक्षात नाही यायचं आणि जेवणाची तर सुूदच नाही राहायची एकदा खेळायला बाहेर गेलं की
आता जबाबदारीच्या हच्यामध्ये लहान फक्त दिवस आठवत. पण लहान होत.
पण कसं आहे ना अजून पण आपण बघा ते दिवस जर आठवले ना की आपलं मन ऑटोमॅटिकली त्या काळामध्ये पोहोचतं आणि ज्या गोष्टी आपण केलेल्या आहे ना त्या गोष्टींचा विचार आपण केला ना की ऑटोमॅटिकली आपलं मन समाधानी होतं पण म्हणजे थोडीशी जरी आठ आली ना त्या गोष्टींची तरी आपण काय विचार करतो हा किती छान होते ना ते दिवस सुखवतो म्हणजे आपण आनंद वाटतो आपल्याला त्या गोष्टीतून आपली जी रोजची रुटीन आहे जी रोजचा आपला जो कार्यकाळ आहे त्याच्यातून आपल्याला थोडासा विसावा मिळतो. आपण आपल्या जुन्या आठवणींमध्ये जातो आणि आपण आपलं मूड फ्रेश करून घेतो ती एक गोष्ट छान घडते आणि जो नाईनटीजचा काळ होता म्हणजे ज्या काळचा आपल्या काळच होता तो नाईनटीजचा काळ एकदम स्वर्णिम काळ होता. परत येणारही नाही आणि त्या काळात त्या जे सुख होतं ना त्या आजकालच्या मुलांना कळणार पण नाही हॅलो
आमच्या घरामध्ये तेही होत तर अ शेजारचे छोटे मुलं सर्व यायचे बघायला मग काही जन काही ना आवडत नाही काही ना आवडत आपल्या घरी आलेलं ह अस बऱ्याचशा गोष्टी पण व्हायच्या मारा मऱ्या पण तेवढ्याच व्हायच्या भांडण चालायच तस त्याच्यावरून मोठ्यांमध्येध्ये लहान मुलांच्या भांडणावरून मुठ्यांमध्ये भांडण होतात तसही काहीच झालं
त्यावेेळे तर आपली भांडणं होऊन कुठे निस्तरून जायची म्हणजे आपण असं भांडलो आणि असं खेळायला लागायचं परत घरच्यांपर्यंत तर ती भांडणं परत जात पण नव्हती की हा यांचे भांडणं झाले की यांच्या मारामाऱ्या झाल्या किंवा काय असं
बघ छान होत जे पण काही होतं लहानपणाच ते छान होत
तुम्ही असं म्हणजे कधी खेळलेत का की समजा आता गल्लीमध्ये आप अ गल्लीमध्ये म्हणा किंवा आजूबाजूला म्हणा असे छान आपण पाच सात जणी जमलेलो आहोत घर घर खेळतोय किंवा भातुकली भातुकली खेळत घरातून आपलं ज शिजवलेलं अन्न आहे ते घेऊन यायचं मग असे छोटे छोटे ताट नसल्यावरनंतरुून पानं घ्यायची ते पानं आपण ताटं म्हणून ठेवायचे छोट्या छोट्या पोळ्या असशा तोडायच्या अ कशाच्या तरी झाकणार नाही अशा छोट्याश मोठ्या पोळ्यांच्या छोट्या छोट्या पोळ्या करायच्या मग एक एक घासाची भाजी द्याची ची म सांगायच की हा चला आता जेवण करूया मग ते खोटे खोटे भांडे घासायचे मग खोटे खोटे कपडे वाळत घालायचे त्या इमेजनरी खेळ खेळलेत का तुम्ही लहानपणी
हो मग सर्व सांगते काय कॅरेटचं दुकान बिकन बनून विकणं कॅरेट खूप कॅरेट असायचे घरी त्याच्यामु घरही त्याच बनवण त्याच्यात राहायचं हारूम माझा तोरुम तुझा असं तस बर ूर खेळले बावली बावली बावल्यांचे नक त्यांना साडी घालणं ड्रेस घालणं भावल्या बनवणं हे सगळंच केलं असं छान होत ते सर्व
त्या भावला भावलींचे लग्न लावणं
क चालेल चला आपला काही पण
हो चालेल चालेल थँक यू
हम